अचानकच कट झाला.
हो ऑटोमॅटिक कट झाला. त्यांचे काय ते . नाही नाही सबमिट नाही झाला परत मी त्याच्या वरूनच केले ना नाही सबमिट झाला नाही.
किती मिनिटांचा झाला?
नाही तो कट झाला मी परत लावले.
अचानकच कट झाला?
सबमिट झाला नाही. मी परत लावलेय परत तुम्हाला.
नाही नाही अचानकच कट झाला काय असं विचारतोय मी?
होय होय अचानकच कट झाला मघाशी पण लोडिंग होत होत. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही फोन कट केला ना
हा
तुमच्याकडनं सबमिट झालं ना मगासचं हा माझ्याकडून एंड करताना ते लोड होत होतं ते होतं नव्हतं बाहेर आले त्यामुळे ते एंड झालं
हम हम
ते सर्वर डाऊन असल्या वरचं
सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल हो बहुतेक
होय सर्व्हरचा प्रॉब्लेम असंल
न्यूज मध्ये खरोखर दाखवलेलं प्रत्येक गोष्टीचं नवल वाटतंय नाही.
होय पण म्हणतात ना की न्यूज मध्ये प्रत्येक गोष्ट ही खरी पण नसते एखांद्या वेळेस
नाही म्हणजे वाढवून चढवून सांगणं असतंय त्यांचं
हा तेच की काही गोष्टी वाढवून करून सांगतात हा प्रत्येक गोष्ट नाही नाकारतात त्यामध्ये काही ना काहीतरी खरं असतंच
हा तेच की
हा थोढंफार तेनी वाढवून सांगत असतात
हम्म त्यामध्ये कसं हम् म्हणजे आहे त्याच्यापेक्षा बडाव बडावा जरा सांगत असतात ती लोकं
हा
का तर त्यांचं चॅनल जास्त चालावं असं त्यांना वाटत राहते म्हणून
हो
पण अ ठीक आहे म्हणजे जे काय असेल ते असेल अ न्यूज म्हणजे आपल्याला कळतात तर ना घरात बसून
हो टीआरपी साठी तेनी करतात तसं
हम्म टी आर पी त्यांचा टी आर पी वाढावा म्हणूनच त्यांचं हे इंटेन्शन असतात बाकी काय नाही
होय न्यूजमध्ये कसं ज्या गोष्टी आपल्याला मिळा प्रत्यक्षात जाऊन पाहण्यापेक्षा आपल्या घरी बसून आपल्या त्या अनुसार आपल्याला मिळतात त्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, बघायला मिळतात प्रत्येक ठिकाणची अशी आपल्याला माहिती मिळते. घरी बसून स्वतः
होय
प्रत्यक्षात जाण्या न जाता घरी बसून आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते
तेच तर आणि अं पावसासोबत बघा नेते लोकांचा भ्रष्टाचार समजतोय आपल्याला परत आता एज्युकेशन फील्ड मध्ये काय चाललय ते सुद्धा समजतय
हो
लाईव्ह जे असेल ते समस्या आहेत. आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचंच बघायला गेलं तर बी चॅनल ला बघितलास ना किती तर न्यूज किती फास्ट प्रमाणात ते लोक दाखवून देतात
हो हो न्यूज म्हणजे बी चॅनेल फार असं जास्त माहिती सांगतय ना बी चॅनेल
त्या मग ते टी व्ही नाईन मराठी पण आलं अस प्रत्येक न्य चॅनल वेगवेगळ्या असतात पण प्रत्येकाच्या न्यूज पण वेगळ्या असतात. ते पण नाकारता येणार नाही.
ह.
आणि या सगळ्या गोष्टींबरोबर अपघाताचं प्रमाण पण किती वाढलंय बघा न्यूजमध्येध्ये
हो अपघाताचं प्रमाण पण जास्त झालंय जिथे बघल तिथे अपघात होतात.
हा अपघातानी अपघात झाल्यानंतर माणूस की पणज दाखवायच असत. ते पण एक एक लोक दाखवत नाही.
हो ते फार कमी झाले माणूसी पण फार कमी झाला अलीकडच्या काळात
हम्म मानस किपणा नसल्यामुळं. ह्याची जबाबदारी मी का घेऊ अम्ब्युलन्सला मी का बोलवू असं म्हणून कितीच लोकांनी री जीव घालवला.
ज हॅलो.
आमच्या इकड तरी एक बिहारी गेल्या आठवड्यातच. म्हणजे जागेला हे झालं म्हणजे संपला असतो मुलगा चोवीस वर्षाचा
होण.
हम्म एक म्हणजे साठ वर्षाच. जेंट्स होते.
हा.
त्याने रात्रीच ड्रिंक करून नऊ वाजता गाडी चालवतच आणि हा मुलगा अ हे. चाललेला गाडी चालत चाललेला. क औषध घेऊन. आणि ह्या बाबाान पाठीमागन धडक दिली.
हा.
आणि तो जागीच संपला म्हणजे अम्ब्युलन्सला वेळेत बोलवलं नाही यामुळं.
हो.
हम्म मी का जबाबदारी घेऊ असं.
हा त्यावेळे कोणतरी पुढाकार घेऊन अॅम्बुलन्सला जरी फोन केला असाात.
हा तर त्या बिचाऱ्याचा जीव वाचला असला.
हो. पुडाकार घेणारच कोण नाही मी करू. का माझ्यावर येईल माझ्यावर पोलीस केस येईल या सगळ्या गोष्टींचा विचार करत असं की जण
पोलीस केसचा नंतरचा विषय आहे पण तुम्ही तुमचं जर थोडस. पुढं हे केलं असत तर त्या मुलग्याचा जीव वाचला असता तीन मुली नंतर एक मुलगा होता तो राबून खायला तिथ नाही. तोपर्यंत आलेला.
पर शांती आहे.
आपल्याकडे इकड त्यांनी काम करण्यासाठी येतात. आपल्या फॅमिलीचा उदरनिर्वाह चालवायला. आणि आपल्याकडून ती अशी मारली जातात आणि त्यांची डेड बॉडी पाठवणं हे काय? म्हणजे
सोपं नाही इथून तिथंपर्यंत डेड बॉडी पाठवणं.
हा याच्या आधी तो माणूस पैसे पाठवत होता आणि आता डायरेक्ट डेड बॉडी गेल्यानंतर घरच्यांची अवस्था काय?
होयच कि त्यांच्या घरच्यांच्या मनावर काय झालं असेल की
एवढा सगळ्या सुहा एवढ्या सगळ्या सुविधा असताना सुद्धा माणूस किती माग राहतोय त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणायला काय हरकत नाही.
होय होय
बघा की काय म्हणजे? एखाद्याच जीव वाचवणं हे किती महत्त्वाचं काम आहे किती पुण्याईच काम आहे सांगा
एखाद्या माणसाने जरी पुढाकार घेतला असतात. जरी अम्बुलन्सला फोन करून जरी सांगितलं अस तरी चाललं असतं.
हम्म यात मी कुठं अडकू
अ स असता ह
हम्म आणि ते म्हणजे व्यक्ती पण ती तरुण होती ना चोवीस वय म्हणजे काही जास्त वय नाही.
होय अजून तरुण व्हायचं की त्यांचं हो
हम्म त्यामुळे त्यांना म्हणजे ज्या वेळेला त्यांचा जीव जात असणार त्यावेळेला किती त्रास झाला असणार
होय
त्याच्यापेक्षा जीव जात्याला बघण्यापेक्षा बोलवून घेऊन पटकन जर त्याला रेफर केला असतं तर बिचार तो आता असता
होय म्हणजे त्यांना फार लागलेले काय?
हम्म डोक डोक्यावरच डोक्यावरच पडलेले होत हम्म त्यामुळे जागीच लगी हे झालं. आणि कसं आहे? माणूस की पण थोडीफार दाखवायला पाहिजे ना
होय एखाद्या जरी अम्बुलन्सला फोन करून जरी सांगितलं असतात त्या विचार जीव वाचला असता. जाऊन स्वतः नाही सोडला हो भरपूर आहेत.
कितीतरी सोय आहेत पण लोकांना त्याचा हे घ्यायच नाही फायदा घ्यायचा नाही म्हटलं तरी काय हरकत नाही.
हो खरं आहेच.
अशान काय होणार आहे पण
असं ह्याच ठिकाणी प्रत्येक अपघात होत.
हम्म हम्म.
ठिकाणी अशी रस्ते असतं जिथे ते असतात असतात ती घ त्यात थोडी फ स्व खा पाहिजे
हा आणि आम्हाला एकीकड सांगायचं की बाबा धुम्रपन बंद करा मद्यपान बंद करा याला लावा असं तसं म्हणून आणि सरकार स्वतः बंद करतय. नाही सरकार सरकारच्या त्या सेवा तरी चालूच आहेत.
चालूच आहेत होय इथं सांगण्यापेक्षा वरून ते प्रोडक्ट बंद केलेलं बरं हे या गोष्टीचा विचार नाही करत.
हम्म आणि मुळात म्हणजे त्या गोष्टीचा टॅक्स भरपूर मिळतोय, म्हणून त्याला कोण म्हणजे बंदीच नाही घालत.
होय होय
आपण फक्त आता विचार करत हा, ड्रिंक करून दारू पिणं हे किती मोठा गुन्हा आहे.
होय खरं हाय, रात्रीची
करून गाडी चालवणं, किती मोठा गुन्हा आहे हा.
होय
त्याच्यामध्ये, कसं कसं काय काय एखाद्याचा जीव जाण्याएवढं
हॅलो!
हाय हे, काय ते नुकसान केवढं झालं हे? नुकसान केवढं आहे सांगा की हे. त्या नुकसानीमध्येच, त्या नुकसानीमध्येच किती जणांना त्रास झाला.
होय होय
असं पण होतंय.
होय
आणि आता बघा ते न्यूजमध्ये अलीकड अ स्मार्ट, हे दाखवतात बघा स्मार्ट अ लाइट लाईट ह्याचे, मीटर नवीन बसवलेले.
हा हा
ते आता तीन महिने झाले कंटिन्यू बसवलंय, पण त्या तीन महिन्यात त्या स्मार्ट लाइटच्या म मीटरचं लाईट बिल किती प्रमाणात वाढाय लागलंय? ज्याचं लाईट बिल दोनशे येत होतं ते अठराशे दोन हजार म्हणजे, माणसांनी घरभाडी भरायची, का लाईट बिलचीच जुळणी करायची?
होय सरकारकडून योजना जास्तीत जास्त कसे पैसे काढून घेतलं जाईल आपल्याकडून, या याकडं जास्त लक्ष हाय त्यांचं. महागाई पण किती प्रमाणात वाढली.
जी एस टी वाढली.
होय
आता तरी ती लाडकी बहिणी योजना पण बंद झाली.
होय होय, काहीच्या येतात पैसे काहीचे नाही.
हम्म, न म्हणजे ऐंशी टक्के लेडीजना त्यांनी नाकारलं.
होय होय
त्या म्हणजे हेच्यातून, योजनेतून. काय उपयोग आहे सांगा की? म्हणजे फक्त सरकार आपल्या स्वार्थासाठीच ओ.
होय होय
हम्म, ठीक आहे. अ
चालतंय, आपलं टायमिंग झालं आपण
ओके
हा